हॅलो
हा स्नेहल बोल
हा बक्ती तू आज काय तर मला सांगणार होतीस ना जॉबबद्दल
होय ते ऑनलाइन बद्दल राईट ना हा ॲक्च्युली काय झालं मी ऑनलाईन रिसर्च मारल होतं गुगलमधी मग ते मेकअप क्रोसच होत तुला मेकअपचा कोर्स पाहिजे होता राईट हा मग ते मी तिकडं ऑनलाईन रिसर्च केले की मेकअपचं सगळं कोर्स मग त्यांनी सांगितले मला नंबर दिले मग मी तिकडे गेलते आता
हा मग काय बोलले ते लोकं
अ तिने माझं इंट्रोडक्शन त घेतले कुठं रातीस नाव सगळं नंतर मी सगळं नाव तिने दिले आणि तिने सांगितलेत की जे फर्स्ट आता तुम्ही जॉब करणार काय फ्रेशर आहे तुम्ही मी म्हलं नाही मी जॉब करणार आहे मग तिने म्हणलेत की अच्छा जॉब करणार तर तुमची जे स्टार्टिंग इन्कम असणार ते वीस ते तीस हजारच असणार
अच्छा म्हणजे इन्कम इन्कम बद्दल पण तू विचारलीस काय त्यांना
होय मला तिकडे जॉब साठी जायचं होतं सो आणि नंतर त्यांनी म्हणलेत की तुम्हाला सगळं प्रोडक्ट्स तनी घ्यायला लागणार आहेत
कसले प्रोडक्ट
प्रोडक्ट्स लाईक मेकअपमध्ये आता जे फर्स्ट सगळं तिने म्हणले स्टार्टिंगपासून म्हणले की फर्स्ट तुम्हाला वेब्स घ्यायं लागणार नंतर क्लिनझर नंतर तुम्हाला टोनर मॉइशचरायझर दन फाउंडेशन लूज पावडर आयशॅडो अँड... आयलॅनर आईलॅशेस
हे सगळं कशासाठी युज होते
ते सगळं आता बघ आपल्याला ब्रायडल मेकअप या फिर पार्टीवेअर कुठं पण गेलं ना त्याचं तिने आहे ना आपल्याला ऑर्डर्स देणार की आ आजचं हे ऑर्डर आहे ब्रायडल तर तुम्हाला ते ब्रायडल मेकअप क लागणार आणि नंतर तिने सांगणार की आज पार्टीवेअर मेकअप करायचं तर ते.... पार्टीवेअर असते.
अच्छा
हां..
आणि मला अजून सांग की आ.. तर समाज आपण आपले प्रोडक्ट घेऊन गेलो तर ते लोक त्यांचे प्रोडक्टस युज.. करायला देणार नाही आपल्याला
नाही त्यांनी त्यांचे प्रोडक्टस नाही देणार बघ अगर त्यांच्याकडं आता त्यांच्यावर ऑर्डर आले तर तेणीच प्रोडक्ट देत आहेत बट आपल्याला आता स्टार्टिंग आहे फ्रेशर... जो राईट तर ते प्रोडक्ट सगळे आपल्यालाच घेऊन जायला लागणार.
जस की आता ते प्रोडक्ट खरेदी करायला गेलो आपण मार्केटमध्ये तर बेस्ट प्रोडक्ट कोणते आहेत?
बेस्ट प्रोडक्ट बघ एक हुडा ब्युटीचा आहे एक मार्सचं पण हा आहे.
हा हेच नाव सगळे तर मी ऐकले आहेत खर त्यांची कॉस्ट पण खूप जास्त आहे ग
कॉस्टिंग जास्त आहे बट हा तू ऑनलाईन अगर घेतलीस लाईक मिशोमध्ये या असं तू ऑनलाईन
पण जर डुप्लिकेट प्रोडक्ट आले मग..
नाही त्याच्यामध्ये सेल्स असतात ना सेल्स ते अप्रुव..
अच्छा तू मॉल बद्दल बोलतेस का...
होय मॉल मध या फर कुठ पण बाहेर गेलीस की ते मिळण तुला स्वस्त..
अच्छा म्हणजे कस आपल्याला जर समज आता आणि ते लोक अजून काय काय शिकवतात मेकअप मध्ये ते असतात ना पहिलं ते काय करतात..
राईट त्याच्यामध्ये फस्ट बघ काय असते हां.. त्याच्यामध्ये फर्स्ट त्यांने आहे ना क्लिन्झिंग करत आहेत फेशियल टाईप लाईक क्लि क्लीनप सांगतात राईट फस्ट नीट... क्लिनअप करतेत सेकंड नंतर तिने मेकअपचं स्टार्टिंग करत.. वेट वाईफस पूर्ण अस फेस क्लीन करून नंतर असं टोनर मारते जेपर्यंत सुखायला लागते हर एक स्टेपला ना पाच पाच मिनिट लागते...
अच्छा
आणि तसंच नंतर मेकअप जेव्हा कम्प्लीट झालं की लास्टला सेटिंग स्प्रे पण तिने स्प्रेचं पण सगळी जाणकारी तिने सांगित सांगतात पूर्ण
अच्छा आता समज आपल्याला जॉईन करायचा असेल किंवा आपण कदाचित आत्ता नाही पण थोड्या वेळाने जॉईन करू तर आपल्याला नेमके प्रोडक्ट कोणते घेऊन जा लागणार तिथं वर्कसाठी
अच्छा अगर फ्रेशरला असलं ना तर ते ना शिकायला आपण गेलं तर तिकडे ना फर्स्ट आपल्याला वेट वाईप्स टोनर आणि एक सिम्पल्चा फाउंडेशन कन्सिलर आणि इल्डूस पावडर आईल्यान आयष एडु आणि ब्लस आणि लिपस्टिक ते एवढंच घेऊन लागणार
आणि हे सगळ म्हणजे टोटल म्हणजे असं म्हणत नाही मी खर्च कितील वगैरे खरं हे सगळ आपलेच प्रोडक्ट आपण दुसऱ्या कस्टमर वर युज करायचे प्रॅक्टिस साठी आणि मग जर हा बोल, बोल, बोल ना
प्रॅक्टिस नंतर बघ आता तिने आपण प्रोडक्ट घेऊन गेलं आणि कस्टमरवर आपण आपले प्रोडक्ट्स घेत ले तर ते जे कस्टमर आपले आपल्याला देणार पैसे आता प्रॅश प्रॅक्टिस केले त्याचे पैसे जरा जर देणारच तेनी
हा
तर आपल्या इन्कममध्ये ते ट वन पर्सेंट या टू पर्सेंटमध्ये ॲड करून देत्यात
अच्छा असं बोलले का ते सर
हां सर तने म्हणले आता प्रोडक्ट मी म्हणलं की सर प्रोडक्ट आम्ही आता कराले आणि ते जरा कोण पण ऑर्डर आले आम्ही करणार तर आमचा काय फायदा आहे प्रोडक्ट आमचा आहे सगळं आमचं आहे मग आम्हाला फायदा पाहिजे ना तर त्यनी म्हणालेत ते इकम मध्ये तुम्हाला एक पर्सेंट या दोन पर्सेंट तुम्हाला येतेत
अछ असं बोलले आणि तू ऑनलाईन काय सर्च केलीस मग
ऑनलाइन मी सर्च केलं की इथं कुठली मेकअप अकॅडमी हाय का नाही ते मी सर्च मारले मग ते मला नंबर पण सापडला गुगलमध्ये खाली तर मी त्यांना कॉन्टॅक्ट केले आणि तिने मला टायमिंग दिले की हे दोन या फिर तीन वाजता या म्हणून आणि मी तिकड गेलते इंटरव्ह्यू द्यायला माझं
अच्छा.
नंतर त्यांनी सगळं मला जानकारी तिने दिले. की असं मेकअपमध्ये एवढं क्रॉस लागणार, हेवढी तुमची इन्कम असणार, फ्रेशर असलं की हे, सगळं टोटल डिटेल्स तिने मागितले माझं.
अच्छा आणि जर समज, आपल्याला सगळंच करायचं असेल तर, हेअर पासून नेलपर्यंत सगळं.
हेअर बजून नेर मी तिन ला अगर सांगितलं तर ते पूर्ण तीन ला अ आपल्याला फीज द्यायला लागणार. ते फीज त्यांची असणार पर एक लाख ते दीड लाखपर्यंत. पूर्ण हेअरस्टाईल पण येते, नेलस आर्ट, नेल आर्ट येते, मेकअप आर्ट - येते आणि हस हेअरस्टाईल तिने येते ते तर माहितीच आहे, साडी ड्रिप्पिंग ते सगळं पण येते त्याच्यामध्ये.
अच्छा एवढी! प्लस ती अफोर्डेबल तर पाहिजे. आणि तेच आपण, आणि तेच आपण जर ऑनलाइन शिक लं तर
ऑनलाइन शिकलं तर बार तेझ्यापेक्षा जास्त असते तेच्यामध्ये.
कस काय? ते तर आपण युट्यूब वर बघून शिकणार ना?
युट्यूब वर तर फ्री असते बट ते काय आपण प्रॅक्टिकल करू शकत नाही ना, तिकडं त्यांचं सगळं मशिनरीज असते ते मशिन-रीजची पण जाणकारी देत्यात. की कसं यूज करायचा. आता फेशियल मध्ये ब्रशिंग युनिट असते, हायड्रा फेशियल केले की तेझ्यामध्ये किती सगळं असते ते व्याक्युम टिन असते मग आता ते कसं यूज करायचे त्यांची ते जानकारी देतात. नंतरीस ते आता ते म आपण ऑनलाईन शिकलं की ते मशीनचं कसं नॉलेज येणार? आपल्याला. काहीतरी उलटं झालं तर?
हूं.
म्हणून तिने हम्म म्हणून तिने आता प्रॅक्टिकलातून पुढे जाऊन केलं ना, ते बेस्ट पडते.
म्हणजे फक्त प्रॅक्टिकल पण म्हणजे आ - त्यांनी काय करणार, दुसऱ्यांवर पण ट्राय करायला देणार आणि आपल प्रॅक्टिकल पण घेणार.
होय. त्यांनी आपल्याला पण न, स्वतः पहिल काय करत्यात, की तुम्ही फील करा. कसं आम्ही फेशियल करायला ते मशीन कसं आहे? ते फील करा नंतर तेज्या नंतर तेनी आपल्याला एक क्लाइंट देत्यात. की बाबा हेजावर ट्राय कर. नाही तर त्यांचे कोणतर आपल्याबरोबर अस तात ना सोबत सांगतात की हेजावर कर आणि जर ते सगळं केलं त्याला बेस्ट वाटलं की आप आपल्याला एक क्लाइंट देतात. ते पण अगर त्यांचं फीडबॅक बरोबर आलं की हां छान आहे. तर तेनी अजून मतलब दुसरी एक -एक क्लांइंट देतात करायला आपल्याला अस तिनी प्र प्रॅक्टिकली शिकवत्यात.
अच्छा, असं आहे होय. आणि अजून काय इन्फॉर्मेशन भेटली? अजून कशाबद्ल
होय तेनी तेपण सांगितल म्हटल्यात की ह्याच्यामध्ये ना एज्युकेशन मॅटर नाही करत, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं शिकवत्यात. आणि प्लस तुमची हाऊस वाईफ हाय आणि जेंट्स लेडीज दोन्हीसाठी पण आहे सलोन्स मध्ये दोन्हीसाठी पण असते ना.
हा युनिसेेक्सल.
होय नंतर त्यांनी अजून काय म्हणलेत की एक आपण आता आता स्टुडंट्स पण आहे मी टायमिंग पण विचारलं
हा.
टामिंग तिनी
आपल्या कस्टमाइ आपण कस्टमाइज करू शकत का आपलं टाइमिंग म्हणजे आपण कॉलेज करत किंवा घरातली कामवरून मग जाऊ शकतो का
मी तेच म्हणले की मी एक स्टुडंट आहे. असं मी काय जॉब करत नाही. काय नाही, तर माझं टायमिंग काय असणार तिने म्हणले नाही तुमचं असं नसते. बट तुम्हाला एक फिक्स टायमिंग असते नऊ ते सहापर्यंत.
म्हणजे नऊ नऊ सकाळी नऊ
होय सकाळी नऊ वाजताात. ते संध्याकाळी सहापर्यंत साडेसहा.
मग ह्यामध्ये आपण असं म्हणजे आता कसं कॉलेजची मुलं कसं करणार? त्यांच तर कॉलेज पण असते आता मीच घे मी तर कॉलेजला जाणार तिथन येणार मग तिथून मग मी कोर्स ला येऊ शकणार ना मग त्यांनी कस ऍडजस्ट करणार?
हा म्हणून तर तिनी म्हणलेत की ते त्यांच प्रॉब्लेम तर नाही आहे, बट आता शिकायचं आहे की त्यांला प्रॉपर आता दोन महिने त्यांना प्रॉपर द्यायला लागत टाइम. नंतर जर तुम्हाला परफेक्ट आलं तर तेन्ही कायत विचार करणार हे टायमिंग बद्दल. असं असले की त्याने आउटडोअर जे पण ऑर्डर्सने असतात ना ते हळूहळू आपल्याला देणार त्यांची एक असिस्टंट असते ते आमच आपल्या सोबत असते. म्हणून ते बाहेरचे ऑर्डर देणार. होय पार्टनर देतात आता का ते हा कारण की काय आता दुसर तीन ऑर्डर्स त्यांना भेटले ना मग आपण पण शिक मग ति काय कर त्यां असिस्टं पार्टनर असते ते आपल्या बरोबर येते आणि आपण क्लांट व करायच ती सोबत असत्या.
अच्छा. म्हणजेच आपल्याला प्रॅक्टिस साठी पण चान्स देतात ते लोक.
चान्स देत.
आणि इकम पण म्हणजे जर आपण चांगलं प्रॅक्टिस केलं च काम तर आपल्या इन्कम सुधा ते लोक म्हणजे प्रोवइड करतात.
होय इन्कम तिने देणार आहेस बट त्याचं काय आहे आपण तिकडं अगर सोलोनमध्ये गेलं ना तर आपल्याला वीस ते तीस हजारहीच असणार बाहेर जर गेलं ना तर मग ते कमी घेतेत पंधरा ते वीस नुस टेफिक्स असणार पंधरा ते वीस.
विचार करेल आणि तुला सांगेल ठेवू का?
हा ठेव. ओके.